हॅलो काय नाहीय. चालू शेतात काम.
हा का,
तुमचं
आमचं काही नाही बसले होते मी आता
ह का कामचा ताण नाही भाऊ तूम्ही मला म्हणता या आमच्याकडं त कुठं येत त्या
कामाचा तस ताण नाही ये. पावसामुळे आता जायचं होत का कांदे निसायला पण मग आता ते म्हणे ते क जेवढं बाहेर पडले तेवढं निसन होणार नाही.
अ का परत पाऊस आला होत मग वल्ले होतील ना ते
हां म्हणत म्हणे आजचे दिवस थांबून घ्या म्हणे मग
हा मग परत पाऊसच अजून वातावरण काही आजच्या उद्याच्या दिवस सांगेलच ये.
हां.
हम्म आता
आंटी ला कॉल लावला होता का तुम्ही? हा हा
हा
आंटी ला केलता.
हा केला होता पण त्याचा नाही लागतये.
कस काय काय झाल होता हयाला
काय नाही.
हा.
हम्म.
मला आता सणा बोलली.
हा का.
मला सणाला करायचा होता मग त्याच्यात तुमचा आला मला म्हणलं तुम्हाला करावा.
हा हा
ह काही नाही बसले होते आता हम् पाऊस उघाडला टाकलं धुणं बाहेर
हा का हे आता आमचं मधीच टाकल होत आम्ही आज
हा हा
हम् आता पाहू आता थोड थांबून टाकू बाई काय होत अजून वातावरणात समजून परत ते तीनदा तीनदा शतातून पाय घे धुवायला आणि ते नाही जमत ना बर राहता त. ना ते परत ते इकडच्या माया्यात आलेलो आहे आम्ही त्याच्यामुळं
हा हा
्म प मी आता गोबी लावायची मुळे लावायचे.
हा
ह हळद लावाची.
आग बट म
हम् कोने
ते टोपले बकेटी कसवर
हा का घेऊ राला काय मग
नाही नाही ते रोडला आहे त मी बाहेर इकडं वटेर ते ऐकाल येत असन.
हा का
हा
आम्हाला वाटलं का ते कोण मागणार येत ना ते
नाही ना
मागणारे बिले येत बाई तुमच्याकडे नाही आहेतेत काही रस्त्यावर
किती का येते
ते का आमच्याकडे बाई तिथ खाली जा ह एवढं मध्ये असून आमिष आता मध्ये तरी आता आमच्याकडं
हा मग घर दिसते.
हा कोण ये य तो भाई चालो सा्या आड्यानी ते काय नाही मी त्यांचा
आ
काही नेम नाही म्हणलं काव येनथ
हां